संगिताताई.
हा येतोय.
हा बोला ना.
हा, नाही पाऊस आहे का?
हो हो आता सध्या आमच्याकडे पाऊस चालूय. मध्यंतरी जरा बंद होता. आता पुन्हा सुरुवात झालेय. तू
कि जरा शेतीच्या कामांना लोकांना करायला वेळ मिळाला ना. पाऊस सुरुवातला की जमत नाही ना.
पाऊस शेतीला तर आवश्यक आहे. सगळ्यांनाच आवश्यक आहे. पावसाशिवाय आपण काहीच करू शकत नाही. काय करायचं?
हो मग पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम येतोय. नंतर शेतीला प्रॉब्लेम येतोय मग. पाऊस झाला नाही कि, एक एक दिवस आड दोन दिवस आड पाणी होतेच की. उन्हाळ्यात किती प्रॉब्लेम झाला. शेवट शेवट.
हो पाऊस नव्हता त्यामुळे काही गावांना तर, टँकरना आमच्याकडे पाणी पुरवठा होत होता आओ.
पाऊस सगळ्यांनाच आवश्यक आहे. पण काही काही ठिकाणी कसं, जास्त पावसामुळे नुकसान पण झालेय. काही ठिकाणी पूर वगैरे आलेत.
शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांना काही ठिकाणी तू. हा.
पाण्याचा निचरा नाय, पाण्याचा निसरा होत नाय ना. अशा ठिकाणी ते पाणी स अ जास्त साठून राहतय. आणि मग ते शेतीचं नुकसान होतंय. पण पाहिजे तिथं पण पडला पाहिजे. पुणे मुंबईला पडून पण उपयोग नाय. अशी अवस्थाय.
हो ताई. पावसामुळे वातावरण किती छान झालेय बघा. आल्लादायक सगळीकडे हिरवळ वगैरे पसरलंय. पर्यटन स्थळ तर अगदी एक गजबजून गेलेत. पर्यटन व्यवसायाला चालना वगैरे मिळाली.
पण तिकड जाताना पण लोकांनी विचार केला पाहिजे. थोडस कसं पाऊस आता दर्डी कोसळण्याच प्रमाण वाढलंय. मग त्यामुळ लोकांना जाताना तिकडं म्हणेजे आपली सुरक्षितता बाळगून गेलं पाहिजे. परत सरकारवर दोष देऊन थोडीच उपयोग होत म. असं होतंय.
पाऊस म्हणजे, निसर्गाने आपल्याला दिलेली एक अमूल्य देणगी आहे हो. सगळीकडें असं सौंदर्य खुलतं ना. सगळीकडे हिरवगार वगैरे होतं. काही लोक ते रीलस काढतात. व्हिडिओ वगैरे बनवतात. त्याच्यामुळे जीव पण धोक्यात घालतात.
धबधब्याच्या ठिकाणी वगैरे जातात. त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय.
हा म. त्यासाठीच तर म्हणजे, मला असं वाटतं की प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी घेऊन फिरायला जायला तर पाहिजेच. त्याशिवाय निसर्गाचा आनंद तरी कसा घेणार ना. पण ते त्यात आपण स्वतःहून आपण जरा काळजी पण घेत ली पाहिजे. त्याशिवाय होत नाय. कारण आता निसर्ग ह्या दिवसामध्ये तर. जून, जुलै, ऑगस्टमध्ये बगन्यासारकाय. वेगवेगळे धबधबे म्हणा, आम्ही पण जायचो. असं होतं. थोडीशी आपण काय घेतली पाहिजे.
हो तुमच्या इकडे आहे का एखां पर्यटन स्थळ वगैरे जवळ एखादा धबधबा वगैरे
हो आहेत की बरेच आहेत बऱ्याच. हा बर्याच ठिकाणी इकड सडा वाघापूर या पाटण साईडला. भरपूर धबधबे आहेत. आनंद घेण्यासख पण काही धबधब्यांना थोडीशी बंदी येते. न उजा वगैरे कोयनाच्या तिथले धबधबेतीलंना थोडीशी पाऊस सुरू असताना बंदी घालतात दर्डी कोसळण्यास प्रमाण वाढले ना. त्यामुळेग पण एकंद. आणि बर. फार आवडतो प्रत्येकालाच त्यामुळे पाऊस. वातवस पावसाचा आनंद घेणे प्रत्येक ऋतूचा कसा आनंद घेतलाच पाहिजे पण म पाडचा पण घेतलाच पाहिजे पण थोडस. जाण्या येण्याचा त्रास झाला की लोकांना असं वाटत अरे नको हा पाऊस. किती कुणी जायचं म्हंटलं इकड त. इकड जायच बाहेर म्हंटलं की चिखल चिक चिक पण सगळ्यावर तुमचा आनंद पण घेतलाच पाहिजे असं मला वाटत.
होत आहे पाऊस तर आपल्याला आवश्यक आहे शेतकऱ्याने जर पेरणी केली नाही धान्य पिकलं नाही तर आपण खाणा र खाणार काय. म्हणजे. पिण्यासाठी आपल्याला पाणी आवश्यक आहे कपड्यांसाठी किंवा जनावरांसाठी. शेतकऱ्यांसाठी पाणी तर पाहिजेच ना पाऊस तर पाहिजेच ना सगळ्या लोकांसाठी पाऊस तर पाहिजे. आणि एवढी गर्मी होती ना त्या गर्मीतून एकदम म्हणजे असजीव एकदम त्रासून गेला होता. कधी एकदा पाऊस येतोय अशी सगळे वाट पाहत होते
प्रत्येक. निसर्ग नियम किती आहे बघा आपण एक थेंब पाण्यासाठी एवढं हे करत होत क. ती आपण त्याच्या आटापिट्टा झाला पण. जेव्हा पाऊस पडला त्यावेळेस तो थेंब किती हे आहे असं आहे ना म्हणजे त्याची आता आपण तो होऊन जातोय. तेच असं थोडस कसं साठवणुकीचा पण लोकांनी विचार केला पाहिजे असं मला वाटत की म्हणजे. या पावसाच्या पाण्याचं पण थोडस पुढं. जाऊन आता आपण कर्नाटक साईडला वगैरे जर बघितलं ना तर तिकड हे शेत या टाईप असं हे पावसाचं. पानिक नाही शेत तयासारखं साठवून ठेवलं जाते. म्हणजे ते नंतर उन्हाळ्यात वगैरे ते वापर करतात त्याचा. म्हणजे आपल्याकडं पाऊस का भरपूर असतो. त्यामुळ आपण म्हणजे ह्या ह्या साईड तिकडच्या लोकांना आपण जास्त. एवढं गांभीर्याने घेत नाही. पण मला असं वाटतं की ते लोकांचं घेण्यासारखं आहे कि थोडस शेत तयारसारखं असं. पाणी साठवून ठेवलं तर ते पुढं जाऊन उपयोगी पडू शकत.
पुनर्वापर पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर व्हायला हवा?
म्हणजे ते शेत सारखं साठवलं की ते. आपण परत मोटारी वगैरे लावून आपण ते शेताला म्हणायला वापरू शकतो ना
छान पावसामुळे वा वातावरण किती बिलाट वेगवेगळे पक्षी पक्ष्यांचे. च्या आवाज सर्वत्र हिरवगार छान वाटत झाडांना नवी पालवी वगैरे फुडते.
तेच मनाला प्रसन्न वाटलं क नाही कि मग वेगवेगळ्या वातावरणात आपण फिरून आलो ना कि मनाला खुप प्रस
छान हाय आणि पावसाळ्यात सण, वार पण आता बघा तुम्ही श्रावण महिन्यात किंवा ह्या आषाढ महिन्यात आता आपली पंढरपूरची वारी आषाढी एकादस किंवा महाराष्ट्रीयन बेंदूर सेलिब्रेट होतात ना बैलांना पण आता त्यांनी काम वेरे केले
असतं त्यांना एक त्यांचा एक दिवस किंवा त्यांना एक दिवस विश्रांती म्हणून तो दिवस ठरवलायचं की बेंदूर वगैरे म्हणजे की आपण त्या दृष्टीनं त्यांची थोडक्यात सेवा होती आपल्याकडून त्यांना एका काहीतरी त्यांचा उत्सव साजरा केला जातो असं होतच ना मग ते सणवार पावसाळ्यात त्यासाठीच आहेत ते आपण स्नीग्धयुक्त पदार्थ खाल्ले पाहिजेत. थोडेसे तळणीचे म्हणून हे आषाढ तळणी वगैरे नाही का? असं आता आपल्याकडे होतच ते. हा म हे पावसा हो करतात आषाढ तळणी असतय आषाढ आता का काहींच्यात आपल्या हे करतात ते तळ ते पदार्थ असले की आषाढ महिना आल्यासारखा वाटतो म्हणजे पूर्वजांनी जे आपल्याला नेमून दिलेत काही गोष्टी त्या केल्या पण पाहिजेताच. अस मला वाटतयचं की कारण त्यामुळेच तर आपण पुढं जाऊन हे करणार हाय ना की म्हणजे आपला मुल पण आपण ते संस्कार दिलेच पाहिजेत की अं हे ह्या गोष्टी ह्या महिन्यात केल्याच पाहिजेत ह्या खाल्ल्याच पाहिजेत. आता एकतर सगळं आहार केमिकल युक्त झाल्यामुळं ह्या प ज्या पौष्टिक गोष्टी आहेत त्या मिळतच नाहीत ना
हो ताई आणि आप आपण वृक्षरोपण पण केलं पाहिजे पावसाळ्यामध्ये आपण जंगलाची भरपूर हानी केलीय. म्हणजे भरपूर वृक्षतोड आपण करतो त्या प्रमाणात जर वर्षीप्रमाणे एखाद तरी झाड लावून त्याची जोपासना वगैरे करायला पाहिजे
हो हो खूप छान विचार आहेत म्हणजे मला पण असं वाटतं की म्हणजे एक दोन झाड का होईना प्रत्येक पावसाळ्यात आपण जर लावलं तर ते पुढं जाऊन आपल्यालाच फायदा देणार आहे. बिया असतील काय असतील तर ते आपण दरवर्षी लावल्या पाहिजेत उन्हाळ्यात त्या बिया आपण खातोय जे म जांबूळ म्हणा, आंबा म्हणा किंवा असे वेगवेगळे फळ खातोच ना ती फळांचे जरी रोपं म्हणजे बिया आपण लावल्या तर ह्या पावसाळ्यात तेजी उगवण छान येते ना त्याला काही विशेष असं करावं लागत नाही पण दर पावसाळ्यात एक दोन एक दोन झाडं लावली तर ती पुढं जाऊन आपल्या आपल्याला किंवा आपल्या पुढच्या पिढीला त्याचा उपयोगच होणार हाय निस र्गाच संवर्धन होतय ना
आणि प्रदूषण मुक्त आपण जो ऑक्सिजन घेतोय ताई तो आपल्याला निसर्गच देतोय ना,
त्यामुळे आपण प्रदूषण मुक्त म्हणजे ही जर सृष्ट ती जर आपल्याला हिरवीगार वगैरे करायची असेल समृद्ध करायची असेल तर आपण वर्षातून एकदा एक झाड लावायलाच पाहिजे ऑक्सिजन आपण घेतोय शो शुद्ध कार्बन डायऑक्साइड झाडं शोषून घेतायत आपल्याला शुद्ध हवा फुकट देतायत.
तर ते आपल्याला घ्यायला कालं पाहिजे म्हणजे माझ्या एका मैत्रिणीचा वाढदिवस झाला, तिन त्या वादव अस प्रत्येकाला एक एक रोप दिलेला. म्हणजे मला ती संकल्पना आवडली की एक एक रोप आपण जर दिलं म्हणजे इतर गोष्टी आपण ज्या अ अनाठाई खर्च करतोय त्याच्यापेक्षा हे असं एक एक रोप दिलं तर त्या माणसाचे कायम आपल्या मनात म्हणजे आठवण पण राहणार ना हे रोप दिले त्यांनी दिले वाढदिवसाला दिले. नंतर कुणी आजोबांच्या वर्षश्राद्धाला पण एकदा दिलेलं‌. म्हणजे ते काय होतं की आपण त्या व्यक्तीचं नाव आपल्या राहतं ना लक्षामध्ये कि आपण त्यांच्या नावाने हे झाड लावलेलं आहे. मला असं वाटतं ही संकल्पना पण चांगली आहे म्हणजे पुढं जाऊन आपण त्याचा वापर करू शकतो. कि कुठं म्हणजे झाड लावलं तर ते त्यांच्या नावाने लावले तर त्याच आपण चांगलं संगोपन करणार ना
हो हो एक आठवण होती ना त्या व्यक्तीची.
हा म्हणजे आपण ते झाड लावलं त्याला फळ आलं उद्या तर ते त्यांचं म्हणजे तो व्यक्ती हयात नसला तरी ते आयुष्यभर पण लक्षात राहणार ते असं होतय म्हणजे दुसऱ्या गोष्टी भेट म्हणून देण्यापेक्षा झाड भेट म्हणून द्यायला काय हरकत नाही.
आणि निसर्ग आपल्याला ताई एवढ्या प्रमाणात देतोय फुकट देतो हवा देतो फळ, सावली तर आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे की निसर्गाचं संगोपन करणं संवर्धन करणं.
हा त्यासाठी तरी पाहिजेच ना झाड सावली आजकाल अ रस्त्याना पण चालो तर रस्त्याला उभं राहायचं म्हटलं तरी एक एक ठिकाणी काही सावलेलं नसतंय. म्हणजे हे असं कारण झाडच राहिली नाहीत एकतर ह्या रस्त्यांच्या कामांमुळे वृक्षतोड कितीतर प्रमाणात होत त्यामु मला वाटतं एक झाड तोडलं तर दुसरं लावलंच पाहिजे त्याच्या जागी दुसरीकडं का होयना
सध्या जास्त औद्योगीकरण झाले शहरीकरण झाले त्यामुळे वृक्षतोड प्रचंड प्रमाणात झाले.
हा प्रचंड लोकांना त्या इतर गोष्टींपेक्षा सिमेंटच वाप होत म्हणजे घर बांधण्यासाठी म्हणा किंवा एकाच कुटुंबाची पहिली एकत्र कुटुंब पद्धती होती त्याची विभक्त झाले मग प्रत्येकाची गरज आली. त्यासाठी मग ते जागेसाठी ते झाडे तोडणे म्हणा म्हणजे ते बोरीचे वगैरे म्हणा किंवा काय असत ते म्हणा बाबुळे वगैरे ते काय झाडं लावावी लागायची नाही ते मनानच उगवत होती. पण ती सुद्धा तोडावी लागतयत ना आता असं होतं.
हो होत आहे. आमच्या मुलाच्या शाळेमध्ये एक प्रकल्प आला हॅलो, एक प्रकल्प म्हणजे मुलांच्या शाळे मध्ये दरवर्षीच असतो की वृक्ष रोपण करूया एक दिवस आपण ठरवलेला असतो त्यादिवशी आपण सगळे जाऊन डोंगरा वगैरे झाड लावतो, पण ते झाड लावून वर्षभर संगोपन पण करायला पाहिजे सगळ्यांनी एक म्हणजे प्रतिज्ञाच घ्यायला पाहिजे की मी दरवर्षी एक झाड लावेन आणि त्याचे व्यवस्थित निगा वगैरे राखेन.
हा ते आपण आपल्या मुलांना जर आपण आतापासूनच ते जर सवय लावली तर त्यांच्यात ती सवय रुजू शकते एक झाड आपण लावायचंच. तर माझ्या पण मुलांनी झाडं लावलेली आहेत आंब्याची या उन्हाळ्यात पोळ्या खाल्लेल्या तर प्रत्येकांनी एक दोन दोन दोन कोया खवलेल्या त्याची छानशी रोप आलीत आत ह्या पावसाळ्यात आम्ही त्यांच्या हातनं लावणार त्यांना पण त्या गोष्टीचा खूप आनंद होईल. आणि आपल्याला पण आनंद होईल, मग ते रोज त्या कुयांना पाणी घालणे बियांना त्या पाणी घालणे असं त्यांनी केलं ते, पूर्ण महिना बरोबर. मग ते त्यांच्या लक्षात आलं पाहिजे मग मला कसं वाटतं फोटो साठी का होईना किंवा असं कुणाला दाखवायसाठी आपण थोडी ते वृक्षारोपण करत त ता हल्ली की जाऊन इथं मी झाड लावलं पण त्याच्याकडे परत कोणतरी गेलं पाहिजे ना ते जगलय का राहिलंय काय हे पण बघितलं पाहिजेच ना.
हो ताई आता आपण हाच विषय पुढच्या कॉलमध्ये कंटिन्यू केला तरी चालेल.
चालेल, ओके.
ओके ओके ठीक आहे, धन्यवाद!
बर.
हॅलो, कॉल